हम्म बोल ना काय म्हणतेस
निवांत
जेवलीस का हो निवांत मी पण निवांत च सध्या तरी
हो अग जेऊनच गार वार सुटले गार वाऱ्याला बसलेले म्हणलं आता उद्याच रुटीन काय करायचं काय करायचं चाललेलं काय बनवायचंलं वगैरे तेच म्हटलं काय धनवाद लक्षात आली की पोर म्हली उद्या पाटी कर पाटी ब नव मुलाता काही येत नाही तुझ्याकड रेसिपी विचारावी ज
हा हा ह हा सांगते की
हर आपले बनवत होती पण मी काय श
हम्म मी शिकले बाई माझ्या आजी बन व्हायची खूप छान आणि किती खाऊ किती नको इतकं सुंदर बनवत होत आणि त्याच्यामुळं मी पण शिकून घेतलं तिच्या डनं शिकले मी
का जमलं करायला आणि मला तुला माह आहे मला स्वयपाक त इंटरेस्ट पण नाही म ठराविक पदार्थ तेवढे चग येतात असे बारीक सार इतक्या गोष्टी तुला मी म्हणलेलं मला शिकव म्हणून तू मला काही शिकवलंच नाही
अगं वेळ मिळायला पाहिजे का मग हो वेळच नव्हता ना मला त्याच्यामुळं हम्म ठीक आहे आता सांगते मी तुला मी सांगते ना तस सगळं तू लक्षात ठेव
ठीक आहे मी म्हणजे लिहून घेते मी तूमला सांगतेस
आणि सगळं त्या पद्धतीनच कर म्हणजे बरोबर जमेल तुला
आवाज ब्रेक होतय तुझा
अगं मी बाहेरच आहे
हा हा अला अला पर्फेक्ट अला बोल
हम्म अगं काय करायचं माहितीय अं बाजरी घ्यायची आता तुझ एक किल असेल बाजरी तर म्हणजे त्याच आपण दळून दळणच करून आणायचं म्हणजे कस जरी कधी लागलं तरी नुसतं तू म्हणजे पीट असेल तर तू करू शकतेस. असस ते काय असं हे नाहीये की लगेच किंवा तू सगळी पिठ मिक्स केलीस तरी सुद्धा होतय. मग काय करायचं, बाजरीच पीठ घ्याय बाजरीचं पीठ घ्यायचं.
हा
नंतर म्हणजे प्रमाण ठेवायचं बाजरीच दोन कप असेल, तर मग ज्वारीेचं एक कप घ्यायचं. गव्हाचा अर्धाच कप घ्यायचा,
घेऊ जास्त वापरायच नाही काय?
कारण ते कसच म्हणजे चिकट जास्त आसतय ना आणि चपातीला जस चपाती करतो तसे त्याला डाग पडत ते मग आस म्हणजे आणि बाजरी पण चिकटच असते की ज्वारी पण आसते त्याच्यामुळं गव्हाच् प्रमाण थोडसं कमीच ठेवायचं एक अर्धा कप घ्या गव्हाच दोन कप प म्हणजे हे बाजरी एक कप ज्वारी, अर्धा कप गव्हाच आणि एक कप बेसनच
बरं
हू, हे घे हे सगळी पिठ घेतलीस की त्याच्यात अ कॉनफ्लॉवर थोडासा ऍड
थोडासा म्हणजे किती एक चमच अर्धा चमच
दोन दोन चमचे कर ना आता आपण हे जास्त प्रमाण आहे ना आपलं दोन वाटी एक एक वाटी म ते खुसखुशीत तसं ते थोडस लागलं पाहिजे म्हणजे मऊ पण झालं पाहिजे आणि खुसखुशीत पण झालं पाहिजे. ह्या प्रमाणात दोन चमचे कॉनफ्लॉवर हे सगळी पिठ एकत्र एक म्हणजे कर व्यवस्थित ती झाल्यानंतर आपल्याला एक वाटण करायचंय.
हा
मिरचीचं वाटण करायचं. हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुला कसं ती कट आहे त्याप्रमाणे तू घे. आता आमच्यात तर जास्त तिखटच खातात त्यामुळे मी ज जरा जास्तच घेते मिरच्या आणि ते कस तिखट जरास आसल ना तर ते म्हणजे खायला छान वाटतं आणि चवी चवीला पण लागत. जर कमी ती कट झालं ना तर ते एवढं काय खास म्हणजे बरोबर लागत नाही ग प्रमाण बरोबर पाहिजे. तिखट झालं तरी चाल त्या आपण तूप वगैरे लावून पण खाऊ शकतो
हो तिकड चालते कस तर आपण म्हणजे आणि आमच्या तिकट खातात असं एवढं काय नाही की जरा कमीच टिकत पाहिजे आम्हाला उलट झणझणीत लागते
हम्म मग तू तशा मिरच्या घे त्याप्रमाण त्याच्यात एर् ा इंच आल्याचा तुकडा टाक नंतर लसूण टाकायचा लसूण भरपूर वापरायचा
बरं आपण लसून भरपूर वापरल्यावर आणि ते मिरीची तखट असं काही घोळ होणार नाही न
नाही नाही तस काय नाही ल कत त्याच्यात टाकलं ना तर खूप छान लागत ते फ्लेवर छान येतो त्याचा
हा
हा मग लसून टाकायचं दोन गड्डे सोलून
हा
आणि अ नंतर त्याच्यात थोडस तीळ टाकायचं जिरे टाकायचे
बरं.
हे सगळं तू आणि कोथिंबीर टाक. पाईचेआणि हे सगळं वाटण करून घ्यायचं. ओ बड तोबड वाटलस तरी चालेल ओबड तोबडच वाट. ते खातांना थोडस लागलं पाहिजे म्हणजे हा जास्त पण असं गुलगुलीत नाही करायचं
हा म त टेस्ट नाही.
हा तेच. जनाही मीडीयम ठेवायच.
मीडिम ठेवायच.
हा जास्त मोठ पण नाही न,
ब कळाल का? पाट्यावरच वाटून घेते मी.
हा पाट्यावर वाटलस तरी चालेल. किंवा खलबत्यात. चेचलास तरी चालेल.
हा.
हा म तेस वाटण झालं की नंतर काय करायचं त्या पिठामध्ये ते वाटण टाकायचं.
हा.
त्याच्यामध्ये नंतर आपण एक एक चम चमचा हाळद टाकायची.
हा
त्याच्यानंतर अ त्याच्यात अ ओवा टाकायचा. कारण कसं वो हे ज असं जड पदार्थ हे ना, त्याच्यामुळं. फुग फूगु नये किंवा पचन व्हावं म्हणून ते थोडासा ववा आपण हातावर चोळायचा
हम्म.
आणि टाकायचा.
बर
आणि आणखीन तू वरून थोडंस तीळ टाकू शकतेस. एक चमचा. हम्म वरून आणि चवी पुुरतं तुला हवंत असं मीठ.
हम्म.
आणि जरी तुला म्हणजे असं वाटलं कि अ म्हणजे खुसखु खुसखुशीत पण व्हावं आणि मऊसार पण राहावं ते. म्हणजे आता कसं असय. आपल्या घरात आजी वगैरे असेल तर तिला चावताना त्याचा त्रास होतो ना
हो अज
खाऊ शकत नाही त्यामुं त्यात मग एक एक कप किंवा एक दोन चमचे तू दही घालू शकतेस
बरं
म आणि हे सगळं वीठ तन्मळायच
मग आता गरम पाणी वगैरे काय घालायचं काय थंडच पाणीय काय नॉर्मल
नाही नाही गरम पाणी नाही गारच पाणी नॉर्मलच पाणी घालायचं
गोवा मला लूज समय आयग
लूज नाही म्हणजे आपण ग्हाच पीठ कसं म्हणतो सेम त्या पण तसं ठेवायचं म्हणजे त्याचं हे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही ज जेणे करून पण थापता आलं पाहिजे
हमम
ह्या हिशोबाने ते म्हळायचं आणि म्हळल्यानंतर ते एक एक कापड घ्यायचं सुती कापड आणि पोळपाटावर ते कापड टाकायचं आणि त्या कापडाला पाणी लावून घ्यायचं
बर बर पाणी लावून घ्यायचं
पाणी लावल्यानंतर आप आपण भाकरीे करतो ना त्या टाईप म गोळा घ्यायचा च् आणि तो थपायचा अच्छा
बर हा मग तो चिक कस काढायचं मग ते
नाही ते चिटकत नाही अजिबात
हा
तेव आपण भाकरी टाकतो ना त्या पद्धतीनं त्याला टाकायचं म्हणजे ते चिटकत नाही बा कापड निघून जातात निघत आणि ते तव्यात बरोबर बसत
हा मी तू तू करताना मी एकदा पाहिलं होत तसच बनवायचं ना अ की तू टाकलेलंस मलात तू तव्यामध्ये टाकलेलस आणि परत त्या कापडाला पाणी लावलेलंस आणि मग ते निघलेले होते
हा हा मग ते आपण काय करायचं मग ते थापलं
हा
तापल्याला तव्यावर ते उलट टाकायचं जेणेकरून कापड वरती येईल
हा
मग ते कापड वरती आलं ना की त्या कापडाला पाणी लावून घ्यायचं पाणी लावून घेतल्यानंतर ते बरोबर खाली चिटक कलं जाते आणि आपलं का कापड अलगत निघत आपण आपण कापड म नंतर काढायचं अलगत आणि त्यानंतर हा आणि त्यानंतर थोडस पाण्यात हातओढून त्याच्यावर आपण असे बोट उ
पण ती बोट कावठवायची ग मला तेच कळ आलं नाही का गोट उठ वयची बरं
तेी बोट उठवल्यानंत बोट उठवायची म्हणजे त्याला ते धपाट असं म्हणतात त्यासाठी बोट उठवल्यानंतर आपण बघ साधी भाकरी करतो चपाती करतो त्याला उठवत नाही कारण ते भाकरींचा पट ते म्हणजे त्याची ओळखच आहे ती बोट उठवल्यामुळे ते ओळख
पण मला अनेक प्रश्न विचारायचाय आपण ज्या वेळेस ते त्याळेस आपण त्या होल होल करतोय बोट आपल्या मग ते होलल का करायचं
कारण ते सगळीकडून भाजलं जाईल पण तेल होतणार त्या होलामध्ये
होय म्हणून काय
हा
मला वाटत होत कि ते फुगते वाटत आपण आपण त्या त्याला फुगवायचं नसत म्हणून
ते पण कारण आहे की त्याला फुगवू पण नाहीे आणि ते सगळीकडनं असं भाजलं जाईल आणि त्यात तेल सोडायचं असते त्याच्यामुळ ते होल कर केले जाते. तात
ह्म बर बर
तू आधी घर जरी कपड्यावर जरी होल केलेस तरी चालते किंवा त तव्यामध्ये टाकल्यानंतर जरी कापड काढल्यावर होल किंवा कापडाच्या वरून जरी होल अस काडलस तरी चालते. त्याच काही एवढं त्याड काढलंच ना कि कडेन आणि मध्ये तर असं तेल सोडायचं त्या छीद्रामध्ये आणि झाकायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा. जास्त हाय नाही जास्त तर एकदम पण बारीक नाही मध्यम करायचा आणि ते चांगलं खरपूस भाजून घ्यायच दोन्ही बाजून
हा हा
आणि नंतर मग तू ते कशा बरोबर पण मग झाला धपाटा मग तू ते चवळीची उसळ बरोबर सेव म्हणजे खाऊ शकतेस किंवा मुगाच्या उसळ बरोबर खाऊ शकते. तेच त्याच्या बरो बरं
आता लिहून घेतलंय तू सांगितली तस मी आत नंतर कॉल करते मी तुला म्हणजे कसं कसं होते बघून. हां आणि उद्या मी टिफिन मध्ये वाटल्यास पाठवते तुला उद्या बनवल्यावर. मला चांगली रेसिपी सांगितल्याबद्दल खरंच तुझ मनापासून मी आभारी आहे थँक्यू.
हो हो. चालेल चालेल तर थँक्यू. ठीकाय चल चल ठेव आहं.